हा बोला की. हा झालंय त्यामुळं अ नाही त्याचं डोकं म्हणजे लहान असताना त्याच्या मेंदूला जरा रक्त पोचत नव्हतं, फिट येत होतं. जस जसं त्याच वय पूर्ण झालं तस ते कमी आलं. हा कमी आलंय आता पूर्ण त्याला दुसरे तेच असेपर्यंत लई त्रास झाला. पूर्ण आता कमी आलंय. आता काय नाही.
बरं झालं गेलं. मला फिट्स मी माझ्या लहान पना पासून बगत
हा, त्याला पन लय व्हायचं आम्ही लय भिलो होतो. त्याला लय दवाखान केल. नंतर गोळ्या चालू होत्या. थोडं थोडं त्याच कमी येतं ना, आम्ही डॉक्टरांचा पन सल्ला घेतला नाय.
हा हा हा. हा, असतात काय काय गोष्टी म्हनजे पुस्तकी ज्ञान पेक्षा पन चं आपलं होऊन जाते, एखाद दिवस जरी, नाय डॉक्टरला दाखवलं तरी. मम्मीला पण आमच्या गोळ्या चालू होत्या. गा हा ते ग कार्ड नेईल म्हणून ते तुला नाव माहित तसलं
न्हाई ओ म्हाईत. आता विसरलं.
हम्म आमच्या मम्मीला होत्या ते गार्डनिल नावाच्या गोळ्या रोज चालू होत्या.
हा हा ते फायू एम जी, दहा एम जी, अस असत.
हा. तसल्या गोळ्या. पण तीच काय न्हाईच तिला टेन्शन तेन असतइच कीं काय तर सासूची माझ्या किर किर, माझी सासू पण लई वांड. हिला सगळं, म्हणजे कां हा एकत्र होतो. हिला करायला लागल्यावर त्रास झाला.
हा हा नाही समजून घ्याय लागतय बघ.
भांडण भांडण तिला सहन झालं नाही. त्यात तीन काय केली माझ्या मम्मीन, सगळ्या गोळ्यांचं खाल्ली एकदम.
अर देवा! ते साईड इफेक्ट झाला असल?
अटॅकच आला तर.
ते गोळ्या खाल्ल्यावरच अटॅक आला व्हय?
हा तीन नंतर सांगितल सगळ्यांनी पप्पान सांगितलं. तीन पोरग्याला दाखवलं नाही दवाखान्यातन परत पाठवलं.
हा. हा.
आलेली म्हणून म्हंजे माझं शिझर झालेलं नाय! त्यामुळं मी बेशुद असताना ते आतल वाढू -वाढत असतय नई तीन दिवस.
हा.
चौथ्या दिवशी बाहेर आणतात अदीस दिवस जेवत होत्या तू किती दिवस ठेवलेल हा नाही आधी बरोबर सात दिवस ठेवतात आणि सातव्या दिवशी टाकीे काढली कणी मगच तुपाल सोडत्यात
हा हा
तीन दिवस आतल्या वॉर्ड मध्ये होते त्यावेळेला मम्मी येऊन गेलेली बघायला मग दाखवल नव्हत बाळाला म त्याच्या टेन्शन मध्ये ती होती मग सातव्या दिवशी पुन्हा मला घरी आणलं आणि दुस - त नव्व्या दहाव्या दिवशी तनं गोल्याच खाल्ली तिला इकडे येऊ जाईल नाही पप्पाने म्हटलं तिला दाखवत नाहीय तर सारखं तू जाऊ नकोस मग त्यांचं दोघांचं भांडण झालं नाही
म्हणजे दाखवत नाहीत म्हणजे
आणि तिचा जीव बाळाला खोल नई भेटू दिल नाही मला
हा हा तरी शेवटी आई असं कसं म्हणतेय हा हा
मग तिला भेटू च दिलं नाही सासू दवाखान्यात ना बाहेरच्या बाहेर पाठवली
हा हा
नंतर न सांगितलं ही गोष्ट
देव कुठ ना कुठतं बघत असतोस सोडा कुठ ना कुठत
फेडतील घे सगळी जन जे जे माझ्या सग तसे वागल्यात फेडणारच हाईत तिच तिला वाईट वाटते घ आता क्षणाक्षणाला आठवण येत खर पर्याय नाही माझी आई म्हटलं मलाच आठव येणार दुसरं कोणाला
होय तेच की बहीण तुम्ही एकटच का
हम्म मी एकटीच आणि माझा भाऊही धाकटा ते मम्मी वारल्या तेव्हा पुन्हा आठवीला होता
होय, लहानच होता कि मग
तो पण आठवीतनं शाळा सोडला.
हा हा नंतर मग
नंतर एक थोडं दिवस ते ऊसाच्या रसाच नसके, का रसवंत त्याच्यावर एक, चार वर्ष काम केला. म्हणजे, माझी चुलत बहीण आहे. इचलकरंजीत गल्लीत मग मी सांभाळतो आणि काम पण माझ्यापाशी करु दे म्हटले, घेऊन गेली गं. जेवणाचे तेन हाल व्हाय, नको. हो, ना पप्पा काय एकटे राहतो, म्हटल्या तेनच तेनी करून.
हा
मग तो तिथं चार वर्ष काढला, आणि तेवढ्या पाच व ह्या वर्षी पप्पा पपाचं वारले म्हणजे, आता कोण नाही,
हा एकटा असल्यामुळं हा लक्ष नाही, आणि तुमची आजी
आजी म्हणजे, आज
हा हा अजी आजी
मम्मीची आई ती पण वारली.
नाय नाय
पप्पांची आई माझी सासू
हम नाही नाही पप्पाांची आई
पप्पांची आई आधीच, वारलेली लग्नाच्या आधी. माझं लग्नाच्या आधी वारली हं माझं पण लग्न मी आठवीला असताना झालयं, लय लवकर. लवकर लग्न झालय पंधराव्या वर्षात
कसं काय?
इथं माझ्या आजी वारली की, ना
हां.
एक वर्ष व्हायच्या आधी लग्न करायचं असतंय. नाही तर तीन वर्ष करता येत नाही. मग घरची परिस परिस्थिती नको तेवढी पप्पा ड्रिंक - - करताय. मम्मी आजारी. भाऊ लहान.
हा हा त्यामुळं
हम्म परिस्थिती असत्या कि बाई आठवी हा आठवी च ल हे झालं आणि हे आगस्त बोड्याची गळ्यात पडली काय करायचं.
हम् हात्ते आता तुमची तुमची छोटी फॅमिली आहे त्यामुळे काय एवढ नाही. मिस्टर चांगले आहेत ना?
मिस्टर चांगलेत म्हणून तर आतापर्यंत निभावून नेलं.
हम. तेच कि बाकी कुणाच नाय नवराच आप - बास- -
हा हा नवरा चांगलाय म्हणून तर काय सुद्धा त्रास नाही बघ बाकीच्यांचा कुणाचा विचार पण करत नाही - - किती बोंबलतेस - - बोंबल म्हणतोयं बोंबलत्या सासु बडबडत्या ती जुन्या वळणाची आजुन पण बोंबलत्या संम ऐकायला गेतलय - -
हा हा.
हा तिला ऐकू येत नाही आणि काय झालंय प्रॉब्लेम आत्ता तुला खर सांगायचं म्हणजे दिराच लग्न तुझ्या जमान्यासाठी
हा.
म्हणजे मला त्रास दिला ना एवढं वर्ष - - तेव्हा शेजारी पाजारी लोकांना माहितीयं. आम्हा दोघांना बाहेर काढली. मुलं उपाशी ठेवत होती. सारख भांडण सार खी किरकिर - - एकदम थड क्लासच बोलणं. म्हणजे अडाणीच अडाण्याच्या पण पली - -
पलीकडच हा.
हा म आता शिकलेल्या सवरलेल्या पोरी हाईत. चौकशी कसतात आईवडील आपल्यासारख ती परिथिती राहिल्या का आता?
सगळीकडण चौकशी करत्यात आणि आताच्या कोण खपवुन घेत्यात शिकलेल्या मुली एक शब्द खपवुन घेत नाइत. जिथल्या तिथ रोकठोक अस - - ते हा हा
मये असले खपणार नाय कुठ केली तर पण जबरदस्ती तर ते ती
नाय होय
चा विषय आन ते त्याजा सगळा राग ते आमच्यावर
काढत्यात हा हा आता तुम्ही काय वाईट केलंय तेनीच पहिला तस वागल्यात म्हणून ते आता फेडायला लागायलेय
चेक कराल तर फेडल ना मी काय केले त्यामुळ मी लक्ष पण देत नाही. काय नाही. कायम जास्त वेळ माझ्या माझ्या कामातच असते सोड शिलाई पण असते कानात हेडफोन असते.
हम्म हम्म म काय नाई.
माझ्या कामातच असते.
ते आपल्या आपल्या कामात असलेलं बरं कुणाचं एक नाही दोन नाही.
हम्म
तसंच आहे मी शाळेला जाते शाळेतन आलं की फक्त आमच्या पलीकडचे सासू तेवढ ते पण घरी काही जात नाही बाहेरच बसून बोलून
तेवढ्या पुरतं जरा हे केलं पाहिजे नाही आवरलं काय जेवलं एवढच विषय लय जंस एकटं बसल होते पण जवळजवळ फ्री आहे.
हा आणि मुळात माझ आणि अतीच पडते ना त्यामुळे बाहेर त्यांचा प्रश्नच नाही.
हा अगं माणूस समजूतदार पाहिजे ग
असच बोलते हे ग ते ग असच पहिल्यापास म्हणजे सवय लागल्या. काही नाही.
हा. माणूस पण आपलं चालू पाहिजे ना समोरच
होय होय.
असल वागून चालत नाही ग. उठता हम्म त्यांच आता झाले बघ सत्तावीस अठ्ठावीस वय झाले.
हा एक एकदा वय निघून गेल की नाही होत लग्न व्हायचं तर लई कठीण होते.
काय करतेस कर अगं मी तर कुठं प्रयत्न करू सगळ्यांना आहेच की नाही माहिती
होय.
मम्मी तू कुठल्या तोंडने सांगायला जाऊ. अगं अस तसे ते म्हणतो असू दे आमच्या जबाबदारीवर आम्ही बघतो. तो ती एकटी काय करणार आहे असं म्हणतोच की आम्ही आम्ही दोघजण दर घेईन. तु त्या पोरगीची
आहेच की शेवटी
हा शेवटी त्याने काय म्हणत्यात नवरा कामावर गेल्यावर शेवटी तिने पटवून घेत. तुला पाहिजे नही नवरा चोवीस तास जवळच. तर नाही बसला.
होय.
तीन बघ पटवून घेतल.
पाहिजे हा हा तीनी काय कामाला जातात सासूबाई का घरी असत्यात.
सासूबाई घरीच असता आता सध्या तर कुठे जात नाही. पण त्या वस आहे कुठ कध म्हणत आ तर जाते हम् नाहीतर हा शेतातल्या कामालाच की. मध्ये मध्ये रोपवाटिकेत जात होती. आणि पास. सा महिने बंद केली.
हा रोप वाटते तेते गवत काढाल काय छोट छोट हा
रोबोटिकात ऊस ऊसांच.
उसला हा हा मग ते उसलाव ना आहेत. की आहेत मग त्याथ गवत झालं तर पण कडत्यत ना रोपवाटिकेत.
नाही उसांची रोप तयार कर. त्यात ते काळं ते नसते काय त्यात ते कोकोफिरचण भरून ऊसाच कट करून हा मग इकडं आमच्या रोपवाटिका भरपूर आहेत.
हम
लई हायत आमच्याकड रोपवाटका.
हा
सगळी तीच काम करतीत हा ऊस असतो जास्त. तुमच्या कड माळव असतय काय.
माळव असतय द्राक्ष जास्त आहेत हीकडे भरपूर द्राक्ष
बरले
हा भरपूर होय होय डाळीब मी इकडं खालत आलं. अ आम. च्य हितंन खालत तिकडं जुनोनी नागस हा तिकडं.
च्य साईट ला हाय द्राक्षाची बाग डाळिंबाची बाग हिकडं सगळं ऊस प उसाच्या रोप वाटिका आहे का भरपूर
हा आमच्या इथ पण ऊस आणि द्राक्ष अस मिक्स आहे आता मधी एक चार महिने डाळीम मार्केटमध्ये डालिंब बघाय नव्हत कसल काय आमच्या बाळाला डाळिंब द्या म्हणते ते बर